ह हॅलो आवाज येते ना हा ब
काय चाललय
काही नाही
झाली स्वयंपाकाची तयारी
नाही आज काय केलं खूप दिवसांनी असते मटण आलेल त्याच्यामुळे दुपारी जेवण झालेलं आहे आता काहीतरी भात चपात्या करायच्या बस वेळ आहे हम्
आज रविवार असल्यामुळे आणलं असेल
हो हो आज रविवारी आणि कसा अधिक महिना वगैरे होत त्याच्यामुळे आम्ही खाल्लंच नव्हत. असं पाऊस- हुं नॉन-व्हेजच्या पाट्या जास्त लावतात.
हुं हुं आतां तस म्हणलं- तरं हेच खाल्लं पाहिजे वैशिष्ट्य जास्त करून.
हुं आणि आमची आजी- आजीयं- आजी सासू वारल्या त्याच्यामुळे महिनाभर काही नॉनव्हेज जास्त केलंच नाय. एकात एक होत हां परवा मुलं कंटाळली. मलाच आणलं जरा खाऊ दे
नाही हो नाही एक कांद्याला सवय अस. त्यांना जास्त वषट खायची दम नाही निघत
नाही निघत त्यांना नको वाटत ते
कधी असं होतं की कधी तो महिना कंप्लीट होतोय आणि वैशाट भेटतय.
हो हो हो.
पण सवय लागलेली असते ना आपल्याला कंटिन्यू खायची. आणि आता भाजीपाला तरी कुठे सोच य किती महाग झालाय बघ त्यांना
खूप महाग आहे सगळं आज आहे कोथिंबिर जुडी एवढीशीे आणली पन्नास रुपये
हो तरी आता पाऊस पडल्यापासून जराईज कमी तरी आलेत रेट
हो
नाही तरी आता उन्हाळ्यात किती रेट होते ना आणि भाजी तर पूर्ण सुकलेलीच असेय
सुकलेलीच त्यामुळे जिवत नसायच भाज्यांना
नसेच खाऊ सुद्धा वाटत नव्हतं माहितेकां अशी वेळ होती त्यावेळी-
हों
नको वाटायचं खायला, असं वाटायचं की खाऊ का नको.
नको नाही बघूनच नको वाट-
नको हों आणि त्यावेळेस- कसं होत होतकी एवढी गरमी वगैरे त्यामुळे जास्त पाणीच जात होत म्हणूण ते अन्न- वेस्टच हो-
वेस्ट होईल पण हों हों- इच्छाच नायी व्हायची आणि आपण स्वतःच करून खाणं तर आजीबात इच्छा होत नाय. सारखं सारखं तुमच्या सारख्या व्यक्तीला तर सध्या तसं वाटतचं नस-
नाही मला तर खाऊस वाटत नव्हतं मी तर नां तुम्हाला सांग- ती सारखी चिकन खायची आणि- गरमी त्यात आणि ऐक जास्तचं व्हायच मला. त्रास त्याचा मग गर्मीचा आणि ते कसं सार- हो मगं वर्ष आठ, वर्ष आठ, वर्ष सुकं मला असं कालवण अन् भाकरी नकोच झालेली.
खातो व्हायीच कुठं गेले आणि त्यावेळेस- मी ऑर्डर वैगरे घेत होते नां मार्चच्या, मला त्यावेळेस बेडरे- स्ट नवतं मग मी घरातून बाहेर जायची ऑर्डरला वगैरे. दिवस दिवस बाहेरच असायचे मग काय खायला गेलं. कि अं हे व्हायचं पाण्यांनच पोट भरायचं आता ते बाळासाठी तर थोडंफार खाल्लंच पाहिजे ना आं मग- संध्याकाळीच घरी आलं कि ते कालवनाकडे बघून नको वाटायच मं एकतर बिर्याणी- करायची नाहीतर फोडणी भात करायचा भाकरी अं चपाती- तर अजिबात खाऊ वाटत नव्हती माहितेयं का.
जाऊत ओ-
आणि नंतर तर मग ते वर्षात विषाणा न नको झालयं आता.
आता नको आता साधं जेवण जेवा डाळवरण.
हां खरंच सर वरण अन् भात आता एवढा खाऊ वाटतो नां. सांगू शकत, त्यातआता तेच बरं पडतं पण पित्ताचा त्रास तर लगेच होतोय डाळींने पण कातर ऊन पडतयं नां आता बाहेर पावसाळ्यात कसं त डाळी खाल्लं की बरं पडत
बरं पडत त्या तुरीची डाळ वगैरे जास्त त्रास होतो.
हो हो जास्त उन्हाळ्यात आणि ऊन वगैरे भरपूर यायला लागलं जरा दोन दिवस नव्ह- त काल जराशी भुरगट आल्यागत झालं. पण आज जरा भरपूरच ऊन होत.
आज ऊन होत. आता आमच्याकडे भरलाय पाऊस, पण काय एवढं वाटत नाही पडेल असं.
आमच्याकडं कसलाचं नाय.
पण हे आता आठ दिवस हो तेव्हा झालं ना?
हां तवा झाला बऱ्यापैकी झाला म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे- भरपूर झाला सगळं पाणी पाणी करून टाकलेलं शेतात- पेरायला सुद्धा आम्हाला व्यवस्थित येत नव्हतं.
नाही, नाही कोणला आमच्या इकडे पण कोणीच नाही पेरलं.
सर आमची
गेल.
आणि का आमच्याकडें कसं असतं माहित आहे का म्हणजे फिरत नाहीत आमच्याकडे. सऱ्या पाडतात ना मग त्याच्यावर टोकायच असत मग ते सर्यात पूर्ण पाणी भरलेलं मग त्यामुळे आम्हाला ते पाणी सरत नाही असल्यामुळे बुंडावनी ठोकता आलं ना
हम्म.
षय कसा झाला आम्ही त्यावेळेस टोकल पण आता ते वर यायला लागणार बी. आणि पक्षी खाऊन जाणार असा विषय झाला. पण काय करणार ना ते पक्षी तरी काय खाणार आहेत.
त्यांना पण खायला पाहिजेच ना.
हो हो ते हायच ना त्यां सगळं असं बघितल्यानंतर बेकार वाटतं की बाबा कसं त्यांचं जीवन आहे. कशी ते जगत असत्याल ना का तर हो का तर आता पहिले तुम्हाला सांगतय म्हणजे पहिली झाड वगैरे तरी असायची झाडांना फळ वगैरे असायची. तेच खायचे ते आता त्यांना तसं काहीच नाही खायसारखं.
हम हो. आणि आता पक्षी वगैरे पण खूप कमी झाले खूप कमी दिसतात बघा.
हो हो भरपूर कमी. आता विषय कस झाला जास्त प्रमाणात त्यांना इकड आपल्याकडे खायला भेटत नाही ना. त्यामुळे ते येत नाही हिकडं जास्त.
हो
पहिले कसे अ आपण ना शेतात पेरलं किंवा पीक आलंय एकांद शाळू वगैरे ते आधी साध नाही किती पक्षी यायचे असं पूर्ण असा थवा बस सलेला असायचा तारावनी.
हाक हकलण्यासाठी असं काय टेबुल्स घण वगैरे करतात ते. ते करायची गरज लागायची आता काही गरज नाही आता पक्षीच कमी झाले.
आता पक्ष्यांपेक्षा प्राणी जास्त गावाकडे यायला लागलेत.
हो बिबट्या बिबट्या खूप
सगळी चुकी आपलीच आहे तशी म्हणली तर त्यांचं जर जंगल नसताना आपण नष्ट केलं तर ही वेळ आलीच नसते आज आप.
हो आणि भीती पण आपल्यालाच आणि त्यांना पण आपलीच भीती.
हो हो किती म्हणजे ते बिबट्याला म्हणतात. त्याच्यासोबत त्याची बाळ सुद्धा होती. त्या बाळांसाठी त जिप टाकणारच ना अंगावनी वगैरे
आपण कश आई म्हणून आपल्या बाहेारच संरक्षणा तशी ती पण करणारच ना..
हा ना आणि त्यांनी म्हणजे अस स पण अशा ठिकाणी घेतलेलं की तिथं त्यांना अन्न पण भेटेल आणि पाणी सुद्धा भेटेल. आमच्या गावात ना महिनाभर होता पण कुत्र्या कुत्र्यांशिवाय त्यांनी कशाला म्हणजे माणसांना दुखापत अजिबात केलेली नाही. फक्त कुत्री किंवा रानातले ससे वगैरे असतात ना तेवढेच तेच खात होते पाच पाच जण होते म्हणजे. तीन त्यांची बाळे होते एक आई वडील असे दोघ जण होते.
हो काे
महिनाभर होते नदीच्या काठी
बापर.
पण विषय कसा होतो की आपण राहनत वगैरे जायचं म्हणलं ना. कि भीती वाटून राहते हा.
संरक्षण कर आपण आपलं संरक्षण असं झालं.
पण आपण त्या भीती पाहि त्यांना मारायला बघतो. असं वरडतो वगैरे जर शांत उभं राहिलो ना ते तरी आपल्याला काय करणार आहेत ना.
हो कुठलाही जीव असू दे त्यांना त्यांच त्यांचा पण प्रिय असतात.
जीव असतोच ना आता वगैरे फिरतात ते त्यांना खायला वगैरे तरी कुठं काय असतं नाव
हम् त्याच्यामुळे काय ते काही मिळेल ते खात सुटतात.
खात सुटतात.
आणि भरपूर अस अस प्रमाण भरपूर वाढला. आता आपण एखाद्या ठिकाणी गेलो फिरायला वगैरे डोंगर स्थळी वगैरे तिथं ते वांढर वगैरे नसतात का उपले म्हणतात. ते तर किती बुक केलेले असतात ते आपल्या जवळ येतात खायला. पण त्यांना देऊ म्हणून पण आपल्याला असं वाटतं की ते आपल्याकड म्हणजे.
काा आपल्याला चावायला वगैरे आलेत का.
आणि डोंगर आता तिकडं म्हणजे झाड वगैरे राहिली नाहीत. ते तरी काय खाणार ना तिथ पाला तरी किती आपण आता आपण म्हणलो बा भाकरीत नाही होत गस संपलाय त. पण खाणार आहे का पीठ
मग तेच ना नकोच बोलाय ना ते.
हा मग तस त्यांचं पण होतं आणि विषय कसा झालेला असतो की. तिकडं त्यांना पा धड पाणी नसतंय. गडांना नसतय काहीच नसतय त्यांना तिथं डोंगरावर त्यामुळे त्यांच्या भरपूर हाल होतात.
हा आणि ते कसे मग शहर आपल्या गावाकडे अस धाव घेतात. कुठे वस्ती असली ते पाण्याच्या शोधात तरी येतात ते.
आपण ज्यावेेळेस लहान होतो त्यावेळेस किती म्हणजे एवढी झाडं वगैरे होते आपल्याकडे म्हणजे ते भांडर वगैरे किती. याय ना हाकलवायसाठी कुत कुत्री पाळाय लागायचे आता तुम ां आपला वय झाल्याप आप मोठ झाल्यापासून तुम्ही बघितलं का तरी हो ते दिसलय का तरी आपल्याला ते कुठं.
हम् वाहनर सध्या आमच्याकडे खूप आहेत तेच्याात. दिवसातून एकदा तरी चालू असतात
आमच्याकडं नाही आमच्याकडं पहिले असायचे भरपूर असायचे आता आमच्या दारात वगैरे आंब्याची वगैरे झाड आहेत ना मग भरपूर आम्हाला दमवायचे आता तुम्हाला सांगते नाही नाही म्हण सात आठ वर्ष झाले मी ते बघितलेच
ह आमच्याकडे हम् सध्या पण कोकणात चालू आहेत कुठे ना कुठे तरी
हा तिकडे कोकण भाग आहे लाला तुमच्याकडे जास्त करून मग तिकड जास्त करून ख खाना त्यांचनी भरपूर भेटत
हो असतात म्हणजे आम त्याच्याकडे कध कधी एवढे येतात ना कीम्हाला म्हणजे असं बेचकी माहिती आहे ना तुम्हाला बेसकीिने मार्या लागतात
हा ना
हम् ते पळवत आातात निघून
हा
पण झाडांच नुकसान जाम करतात हे जोरजोड म्हणूनदी पण कायता त्यांच्या त्यांच्यासाठी पण जंगल राहिले नाही मग येतात नाही की आमच्या इथे जंगल के एवढं नाहीये म्हणजे आम्हाला समुद्रच्या खाडी वगैरे त्याच्यामुळे जास्त हे नाही समुद्रचीसच त्याच्यामुळे सग येत
आणि ते म्हणजे मध्येंतरी बघितलं ना कि ते म्हणजे प्राण्यांचा मृत्यू वगैरे झाला
हम
माणूस त्या मुख्या जनावरांचा विचारच नाही आ आता ते जंगल सुधा का नष्ट केलं असेल की तिथं काहीतरी प्रोजेक्ट
प्रोजेक्ट हो तर आमच्याकडे पण तेच आहे सध्या एक जंगलामध्ये तोड झाडं तोडून त्यांना सुरुवात केलेली आहे आ फॉरेस्टवाले आहेत म्हणून थोडेफार ठिकाणी आहेत नाहीत ना जेवण झाला जेवण झालं
हां
हम् चालेल ठीक आहे हो